हॅलो
हॅलो
हॅलो वाणीर सुग्रीव हॅलो
तेत
काहीच नाही स्वयंपाक बणारी.
टी आहे का स्वयंपाक बा
नाही ना हा.
पाणी आहे का उदर?
नाही रे पाणी बीनी काही नाही धूप हे.
ते बणाली
आं अ कुलडायकं बुघा
. इदर गाव आबोली.
कुरडे का
हॅलो
राक्षाबंधन खू हा.
हा काय मम्मी कोण लागाय का?
नाही ना.
ठेवू
लगेने आरावी
ह ह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
हां
नीकीला जाबू काय .
काय करते म्हणा स्वयंपाक बनवले. काय भाजी बनवली, काय भाजी बनवली?
कुरडे कांदा
कुडे एकांत आता संध्याकाळी काही कुडे कांदा खात राह त्याचा.
हाम भाजीलाच काही नाही बनवून.
आं बाजीला मग काय तरी गुण्यातन बेटा. दोडकं म बटाटी बिटाटी काहीतरी घेऊन यायचे ना.
हां बटाटे बनवले होते सकाळीच.
मनसुरन पनचुरन अजून ते काय म्हणे त्याला आलू मटर
हां.
ग्रीन पीस काय करते बाकी चांगली आहे न तू? आता आता टाक्स आता किती मिनिटं बोलावं लागत याला.
दहा मिनटं
दहा मिनट.
हम्म.
पेपरच काय तर झालं त आता ते किती ब प्लेसमेंट झाले.
झालं ना आता शुक्रवारी इंटरव्ह्यू माझा.
शुक्रवारी इंटरव्ह्यू आहे.
हां.
वा रे वा.
मग तेच आज करत होते.
हा.
अभ्यास करत होते टेक्निकलचा थोड.
हा एक आता पाच एक मिनिट आता तुमचे कलेक्टर साहेबांना टाइम भेटा ना. त्यां ना आळज्या झाली मी टाक सांगून आ तू अस तू करून घेतले अस बरोबर.
हां.
पण माय खातलीती ना बा ती प्रॉब्लेम आहे. हा त्याच्या खातर नाही.
हम्म.
ह हम्म अरे यार.
ह हम्म.
बरं नाही चितल भाई.
हम्म. होंदीरूनंत काय करते.
उंदीर गे ना काय तिथं दोन दिवस होता इकडं. आज घरा तघड ते हह.
दातूकला ते सांगत आता.
हा का हा हा हा हा हा ददूकलाान पाहिजे. लयची लय वाट पाहिली त्या दाताने बी एक वर्ष वाट. खय लि दे दाताची.
य काही एक दीड वर्ष झालं तर बर.
हा. दाखवतो इकडं दोनशे रूमला नेलं कोपडगावला नेलं.
तगो खुश खबरी कू का म्हणला ह काय ना.
हा का असं होणी का खुशखोबरी ह हा हा. हं हं हं हं लद आता होती अता ते बाबादा फोन आला. मणे बाबा मारा रूम कू फर्ची बठा ते म तला समजलं नाही. कोणती रूम म्हण हो की बाकी रूम. का नाही क इर कोणत रूमला फरजी बस. तुम्ही लगेच उद्या आलो. हम्म मग तेच. सांगितलं ब रूम खूप खुर्चीेवर याच्यातनी येतं रुम. लय अटॅच करून घेतली का आता.
हां सांगितलं आणि तीन दावत मला व्हिडिओढव.
हा मस्त शावर लावा. मामी जेवण कून राहिली गडी बेटा आता येन आ त्यांना भाजी बनवली ती आता खवराय ती शिजा. आम्ही खाल्ले पोक मस्त खीर पुरी खाल्ली आ ती खावरायची शिरपाग.
का बर.
हमंग आता सकाळी थप. फोन ठेवलं तिने. या पोरांनी तिकडे जेवले.
हम्म.
हम्म मग आता मी घोडालावीन. त्या साखरी खावे ती. काय चाललंय बाकी, चांगली आहे ना तू?
हा आता निखिलोच्या कंपनी आहे ती.
अं?
निखिलोच्या कंपनीत हाय इंटरव्ह्यूव?
वा रे वा. निकलोला म्हण मॅनेज करून घे म्हणा.
हा करणार तिने सांगितलं त्या मॅनेजरला.
हा का?
हा.
बरं बर चालेल. तेच म्हटलं काय करते, काही नाही. ते याला सांगितलं मी तीन चारदा बोल, मग त्यांनी काय साहेबांनी मनावर घेतलं नाही.
हा.
तेवढेच आहे ते होऊन जाते ना बेटा.
हा मग?
आता ह्या पोरांना ट्यूशन लावली. ते आता तीन हजार रुपये महिना आहे दोघांचा.
हा का? हा चांगले आहे नई त्या मॅडमकडे लावून
हा आता जरा ते अभ्यासात अभ्यासात लागली जरा चांगली. उद्याला अ आठ आठ मार्क पडले तर
हम्म सांगितलं त्यांनी मला. काय तेला येत नव्हतं ना ते बारा हजार. की ते संकेला विचरत होते त्यांला.
हा हा.
तुझ्या मधी मग मला म्हणे सांग म्हणे, मग मी पाठवले माऊशीने तिकडून पाठवले मला. डिजिट पाठवले मी स्पेलिंग पाठवले
हा का?
हा.
पाऊस पाणी नाही ना आता तिकडं?
नाही नाही.
बरं बरं लई बा-बाहेर फिरायचं नाही बरं का पावसा पाण्याचं. आणि आपलं काम भलं आणि आपण भलं. कोणाच हे नाही आणि कोणाच ते नाही.
नाही नाही.
नाही तर आहे नाही होय फिरु राहिलो मी. आता इकडे फिरु, तिकडे फिरु असं नाही करत जाऊ.
नाही नाही आता क्लास होतो आमचा नऊला, मग बारा वाजता घरी येऊन जाते मी.
नाही नाही सकाळी नऊ ते बारा. हा.
बरं बर चालेल. तेच म्हणलं म्हणलं नाही तर काय आहे आणि नंतर मग काय करीत बसती
तिथं बसती सॉफ्ट स्किलला, नाही तर मग आता दोन तीन दिवसापासून घरी येते अभ्यास करायला. तुमच्याकडेच थांबते तीनपर्यंत.
हा का?
हा.
मग तो ते ऍडमिशनच काय करती एमसीएचं?
हा त्या लोणीच्या सरांचा पण फोन आला होता.
हा हा.
एक मिनिट हा.
आप लो उधरस करले ना या भोट दाटी होता. हॅलो.
ते तीस हजार फी म्हणते येते लोणीवाले.
पहिले तर पंधरा हजार म्हणे त मॅडम मला
हा पण ते कास्ट मध नाही म्हणजे त्याच्यामु ओपन मग
नाही नाही ओपनला ओपनला आहे ना आता फुकट शिक्षण आहे ना पुरी ना.
हो का?
हम्म नाही पण मला काय पडत. ता वाटत माहिती आहे का बेटा एजीएस ला आहे ना एमसीएस ला ऍडमिशन घेतलं ना.
हा.
ते जेस भाडेबी कॉलेज आहे मस्त पण नेमकं तिथ आहे ना माझ? जाणवय ना जाऊन येऊन त्यांनी हे केलं की बाबा जॉबला आहे डाय पेपरला लवड. म्हणजे मग ग कर येईल.
तिथं आमचे एकर राहिले म्हणजे साईबा कॉलेजचे गेलेलेच. चुडी त्यांना फोन कराून पाहि उद्या
हा उद्या करून पाहि ना म्हणजे मग काय म्हणते काही नाही.
हा.
हा म्हणजे समजाल काही काय नाही आता तुला किती फोन करायचे मी याच्यावरून
किती तुम्हाला किती तास आलेले आहे.
काय माहिती आहे हो मी नाही का त्या दिवशी बघितलं पण पाच टाक्स होते काहीतरी
हा पाच आला पण पाचच होते.
अजून एक तू लावला चाला ना.
हा चालेल मलच लावली पाच तरी चालेल.
तुला पाच ला अंतर चाल का? पण मग तुला ऐकावं लाग मग जातोच सायपक चालू.
नाही साैपाक झाला आता
स्बाग झालं का?
हा.
निखिल वलदी लागत.
त्याचा डबबा बनवला त्याचीच स् वाटपात येईन तो आता
आं.
तिचीच वाट पाहतेय डब्बा बनवला त्याचा
हा हा.
आता त्याचा ड्युटीचा टाइम बदालला तिने बदलून घेतली शिफ्ट
आ दिवसालाय का?
नाही रात्री दहा दहाला जायचं सकाळी आठलायचं.
दाल दय आठ लावून पहिले किती होता.
पहिले आठला जायचं आणि सकाळी तीन ला घरी यायचं का चारला यायचं असं कायत.
अरे बापरे बरोबर चाल काय चालू भाजी
काही नाही.
दहा मिनटं बोलावं लागत गी याच्यामध्ये
हा.
बर बर चाल हा.
आठ मिनिटं झाले.
नऊ मिनिट झाले ना.
हा झाले ना.
हम्म हड टाइमण लाव तो परतु मी
हा.
हा काय चालूय बाकी निवांत.
हा.
आत्या आहे बरोबर कोण कोण हे.
आता मी ते निखल होची माहिित आम्ही दोघीचे
आणि ती दुसरी गेली का?
तीनच ती घरी पळा तेच गेली ती घरी
हा का?
हां.
आणि क्लास मग
ही तर राहून ब्यायची ऑनलाईनच करती.
हा का?
हम्म आता गेली घरी
मग घरी राहूनच करणार म्हणे मग ऑनलाईनच करताचं.
हा तिला आम्ही असंच म्हणतो ती नाही ऐकत तिथं रूम वर राहते नॉन वन करते.
हा का? अरे दहा मिनटं झाले बाई कट करू का?
हा हा का?
बरबर चाल ठीके हे.